हॅलो हॅलो हा बोल आवाज माझा आवाज येतोय हो येतोय?
अच्छा
अच्छा मलाच माझा डबल लावाच येतो अग हा ते कधी कधी होतं ना काही प्रॉब्लेम नाही.
ह
हम्म मस्त जेवलीस का? हो मगाशीच जेवली सकाळी
अच्छा
झालं माझं पण जेवण. आणि काय करताय?
काय ना मला पिक्चर मूवी बघत होती. तुला कोणती आवडते मूवी?
तुला कोणती आवडते मूवी? मूवी अ चित्रपट माझ झालंय ग ह
काय करते? हॅलो अगं तुझा आवाज गेला. ह तुझा आवाजच नाही येत मला. का प्रॉब्लेम झालाय का माहिती माझ्या